हॅलो येतोय आवाज
हो येतोय.
ओके
आपण आज मोबाईलचे फायदे आणि तोटे याच्याबद्दल या विषयी बद्दल बोलूयात आपण- चालेल.
हो चालेल ना करा सुरुवात
हो चालेल मी सुरुवात करते. तर म्हणजे आपला टॉपिक म्हणजे आज अ म्हणजे खरं सांगायचं तर आजच्या काळात मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वेळा मोबाईल वापरत असतो. म्हणजे त्याच्यामुले खर तर मोबाईलचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत पण सगळ्यात मोठा फायदा माझ्या मते असं की अ कोणाशी आपल्याला लगेच संपर्क करता येतो किंवा आधी कुणाला फोन करायचा असेल. तर खूप अडचणी. अ यायचे म्हणजे आता काही सेकंदात कॉल किंवा व्हिडिओ कॉल करता येतो म्हणजे आपले नातेवाईक किंवा मित्. मित्र किती दूर असले तरी त्यांच्याशी बोलता येत आता आपण अ आपल्या आई वडिलांना म्हणजे कधी आपला आईची आठवण आली आपल्या बहिणीची आठवण आली तरी तात्काळ आपण लगेच कधीही कुठूनही फोनवर त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. आणि मी त्यांच्यासोबत बोलू शकतो म्हणजे असं ते एक आता ते एक फायदा आहे की मोबाईल मु आपली ना. ते वाईक जे आपले दूर आहेत जे लांब आहेत ते आपल्या जवळ आहेत म्हणजे सगळ्यांसोबत आपलं.. म्हणजे पूर्वीच्या काळात कसं असायचं ते पत्र लि लिहायला लागायचं त्यांना म्हणजे माझ्याकडे माझ्या सासरी मला वाट म्हणजे माझ्या सासरी माझ्या जे आजी आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आहेत. त्या अजूनही पत्र पाठवतात म्हणजे त्यांची ती सवय.. कि अजूनही पत्र लिहायचं आणि मग पाठवायचं म्हणजे तेव्हा मग ते पत्र त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार एक महिना एक महिना लागेल की. दीड महिना लागेल किंवा पंधरा दिवस लागेल तोपर्यंत ते वाट बघत बसणार की त्याची पत्राचा. वाट म्हणजे त्याच्या पत्राचा उत्तर कधी येणार किंवा असं.. पण आताच्या आताच मोबाईल मुले आपल्याला असं की आपण एक सेकंदात एक सेकंद मध्ये आपण आपल्या अ फॅमिली सोबत किंवा म्हणजे आपल्या अ मित्र मैत्रिणी आई वडील म्हणजे यांच्यासोबत बोलू शकतो हे एक फायदे आहेत.
बरोबर.
हा तर जसं तुम्ही बोललात की कुठली गोष्ट अस त्या ज दो बाज असतात. प्रत्येक गोष्टीला अ दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट तस मोबाईलच सांगायचं गेलं तर. मोबाईलला सुद्धा मोबाईलचे असे फाये आहेत. आणि तोटे आहेत की एवढंच की तोटे थोडे कमी आहेत फायदे जास्त जस सांगायला गेलं तर. आताच्या युगामध्ये म्हणजे कुठलंही काम तुम्हाला करायचं असलं तर ते मोबाईलवरूनच होतं.
आणि म्हणज म्हणजे तुलना करायची गेली जर आपल्या बालपणात.. तर त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतं तर मला चांगलं आठवते की जेव्हा म्हणजे. माझ्या आजी आजोबा गावी असायचे आम्ही शहरात असायचो. तर त्यांना जर आम्हाला आमच्याशी बोलायचं असेल तर.. ते आमच्या चाळीमध्ये एांच्या एक होते काका त्यांच्या घरी.. तो टेलिफोन होता.
हा
तर ते तिथे फोन करायचे. मग तिथून मग आम्ही त्यांच्या म्हणजे त्याच्यावरून आम्ही संपर्क साधायचो. पण काही काही वेळेला आम्ही घरात नसायचो. किंवा काहीतरी प्रॉब्लेम यायचा त्यामुळे आमचं एवढं बोलणं व्हायचं नाही आणि जरी आम्हाला त्यांच्याशी बोलायच म्हटलं तर बाहेर जाऊन त्या पीसी वून वगैरे कॉल करायला लागायच. म्हणजे कुठली गोष्ट तयारीमध्ये आम्हाला त्यांना सांग सांगा येत नव्ह किंवा काय आणि अजून सांगायचं म्हटलं. तर आता जसं तुम्ही बोलला की आपण व्हिडिओ कॉलवर एकमेकांना म्हणजे लगेच आपण बघू शकतो. तो किती दूर असला अगदी साता समुद्र पार असला तरी आपण त्याला बघू शकतो. म्हणजे अ एवढ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आणि तोटे सांगायचं म्हटलं तर तोटे भरपूर झालेले आहेत कारण की. अ जसा मोबाईल आला आहे तसं कुटुंबामधील माणसांचं एकमेकांवरच प्रेम एकमेकांसोबत संवाद साधणं. ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी झाल्या आहेत संवाद तर पूर्णपणे संपलाचा आहे. कारण की पूर्वी आपण लहान होतो तेव्हा कसं एकत्र जेवायला बसायचो. अ घरात जर बसला आहोत तर एकत्र आपण सगळे गप्पा मारत असायचो सगळं पण आता काय करतात लोक एकाच घरामध्ये च जरी व्यक्ती अस तरी प्रत्ये ण आपापल्या मोरत असतो. पण कोण बाजूला बसले तर त्यासोबत बोलायला सुद्धा त्याला फुरसत नसते. तर हा एक मला त्याचा तोटा वाटतो.
बरोबर तेच म्हणजे. अ तर मग माझं सांगायचं अजून झालं तर म्हणजे आजकाल मोबाईल म ते म्हणजे मोबाईल म जशी आपलीं कामं पणं खूंप सोपी झालीतं म्हणजे जेवढं आपल्यांला जसं म्हणायचं सांगायचं झालं तरं ऑनलाईन आपणं पैसे पाठवतांना येतातं किं आपल्यांला कोणतंही बिल भरायचं असेल लाईट लाईट बिल असूदे किंवा आपल्यालां त्यां क्षणीं किंवा त्यां ठिकाणी जांव लागतं नाहीं किंवा बॅगेत बॅकेचे कामं अंसू कांहीं अंसू दे तरी आपल्यांला त्यां ठिकाणीं जावं लागतं नाहीं ते आपणं घरच्यां घरी बसूंन आपणं फोनमंध्ये सगळं करूं शकतो ते एक मोबाईलचां फायदां आहे आणि अजूंन सांगायचं तरं शिक्षणासांठी कधीं पणं मोबाईलचांउपयोगं पडतो म्हणजे तसं बघायंला गेलं तरं कोरोनांच्या काळांत म्हणजे अ मुलांची आपल्यां शाळां वगैरें बंद होती तेंव्हा मंग आपणं ते सगळें मोबाईलवरती अं मिटिंग वगैरें घेऊन त्यांचं मंग ते सगळं ऑनलाईन त्यांचं क्लासेस सगळं ते मोबाईलवरतीचं त्यांचं चालूं होतं मुलांचं त्यांच्यामुळे तोटां पणं झालां मुलांना आपलां खूंप मोबाईलची सवंय झालीं ते एक पलीकडे पणं त्यांचं एक ते शिक्षणं त्यांचं अपूर्ण नाहीं राहिलं ते म्हणजे कोरोनांच्या काळांत पणं बाहेर नं पडतां मुलांना ते शिक्षणं घेतांना आलं म्हणजे ते एक मोबाईलचां फायदां आहे आणि तोटे म्हणले तरं तेचं की म्हणजे आतांची लहांन मुलंच की आपणंच अं म्हणजे ती सवंय तरं लहांन मुलांना आपणंच लावलेली आहे खरं तरं की बाबां मलां मांझी कामं आवरूदे पणं तू हां फोन घे आणि बसं आणि तूं शांत बसं तू हे करूं नको ते करूं नको हे आपणंच सवंय लावतो खरं तरं लहांन मुलांच त्यांच्यामध्ये दोष नाहीये पणं ते आतां कसं की मुलांना इतके सवंय लागले मोबाईलची की सकाळीं उठल्यांपासून बघणांर उठणांर आई फोन दे आई हे करं आई फोन दे जेवायलां फोन दे पाणी प्यायलां फोन दे म्हणजे सगळं तरं लहांन मुलांचं फोन फोन फोन तेचं चालूंच झांले आणि त्यां मुलांना बाकीचे बाहेरचं खेळ म्हणजे जे आपणं आपणं जे लहांनपणी आपणं जे अनुभवलो म्हणजेे आपणं खेळ खेळलेलो आहेतं ते लहांन मुलांना माहितीचं नाहीं त्यांनां फक्तं फोन पोएम्स त्यांनां इतर गोष्टी त्याचं गोष्टी माहितीचं पणं जे आपणं खरं आयुष्य जगलोय की आपणं लहांनपणी किती मजां केली ते आताच्यां मुलांना ते अ त्यांचा त्यांनां अनुभव म्हणजे नाहींच घेतांना आलां आणि त्यां त्यांनां कांहीं फक्तं फोन घेतांना मुलांनचे त्यांना त्यांच्या मुलांचे डोळे खरांब होतांत परंत आतां आपणं फोनमंध्ये बघतो फोन मंध्ये बघूंन बघूंन लहांन मुलांचं किती म्हणजे खूंप परिणाम विचित्र ते झालं मुलांच्या मनांवरती किंवा त्यांच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे ते आपणं असं म्हणजे कांहीं की फोनमंध्ये असं पणं आहे की चांगल्यां गोष्टी पणं शिकण्यांसारख्यां आहेतं आणि वाईट गोष्टी खूंप घेण्यांसांरख्यां पणं आहेतं
बरोबर बरोबर अगदी आणि सगळ्यांत मोठा तोटा म्हणायंला गेलो तरं माणूस खूंप आळशी झालायं फोन मुळें कारणं की पूर्वी कसं होतं की कुठलीही वस्तूं अंसू दे आपणं आतां ती वस्तूं जाऊनं बाजारांत जाऊंन त्यांची गुणवंत्ता चेक करूंन आपणं त्यां सगळ्यां गोष्टी घेतं होतो बघतं होतो त्यां भांवतोल करतं होतों पणं आत्तांची जी तरुण पिढी आहे ती कायं करते चलां भाजीपाला पाहिजे मोबाईल वून ऑर्डर करां कपडे पाहिजेतं मोबाईलवर म्हणजे कुंठलीचं गोष्ट अ इव्हन आं म्हणजे आतां जरं सांगायचं म्हणलं तरं तुमची अ जी रक्ततांची चाचणी आहे ती सुद्धां तुमच्यां घरी येऊनं करूंन जातांत म्हणजे मोबाईलवरूंन तुम्हीं टाकलं तरं तुमच्यां घरी येऊनं ती सुद्धां होऊनं जाते म्हणजे कुठल्यांच गोष्टींसांठी तुम्हांला बाहेर पडायचं ची किंवा त्यांसांठी कष्ट मेहनत घ्यांयची गरज पडतं नाहीये अ असां माणूस आळंशी झालायं आणि तरुंण पिढी तरं मलां वाटतें म्हणजे त्यांच्यामंध्ये अ जे हवंय म्हणजे जी म्हणजे शिकण्यांची कला अंसू द्यां किंवा नवीन कायं कुंठली गोष्ट करायंची ती संपूर्णचं गेली आहे कारणं की त्यांचा पूर्ण वेळ हा मोबाईलवर तीच जातो कारण की अ एक बोलतात ना व्यसन सारखं झालंय मोबाईल म्हणजे लोकांना पहिल्या आपल्या मूलभूत गरजा तीन चारच हो अन्न वस्त्र निवारा पाणी हेच होतं पण आता लोकांना मोबाईल पण त्याच्यामध्ये हा कारण की तरुण पिढी इव्ह म्हणजे आपल्या घरातले जे वयोवृद्ध आहेत ते लोक बघा त्यांच्याकडे किती वेळ असतो त्यांचं शरीर काटक अस त सगळ्या गोष्टी कारण की त्यांच अ शा शरीर कष्ट खूप असतं पण आताची तरुण पिढी अ बावीसाव्या पंचवीसाव्या वर्षात त्यांना हृदयाचा अ ध का झटका येतो. किंवा काय म्हणजे अशा खूपश्या गोष्टी होतात तर का तर मोबाईलमुळे तुम्ही मोबाईल सारखा ब बघत असतात. तुमच्या शरीराचे म्हणजे बोलतात ना लठ्ठपणा वाढत चालला आहे ह्या सगळ्या म्हणजे आरोग्याच्या रिलेटेड पण खूप साऱ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत.
आंगदीस आता आपल्यावर माझ्यावरूनच मी सांगते की म्हणजे सकाळी उठली की पहिले मोबाईल किती वाजले मोबाईल उशा जवळच असणं म्हणजे उशीजवळ माझा फोन नसेल तरी आता झोप नाही लागत की बाबा माझा अलर्म नाही वाजला तर मग मी नाही जोपलं म तो उशा जवलच फोन पण त्याचे किती अ अविची वाईट परिणाम आहेत ते आपल्याला कळत नाही ते माहिती असून पण आपण आपल्या मोबाईल माझ्या जवळच असतो परत उठल्यानंतर पहिले मोबाईल हातात घेणार पण पहिलेचे लोक कशे होते कि उठले आणि मग उठल्यानंतर त्यांचं घर साफ करणं किंवा अगंन साफ करणं तुळशीला पाणी घाणं म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी होत होत्या पण आताच्या नाही आता एकदा आणि आपण एकदा आपला असं टाइम निघून जातो की एकदा आपण सोशल मीडिया सोशल मीडियाचा आपण वापर करायला गेलो तर म्हणजे आपली कामं तिथेच पडलेली असतात म्हणजे आपल्याला माहितीय की आपल्याला काम करायचं. पण ते आपण स्क्रीन स्क्रोल करून करून करून म्हणजे त्याच्यामध्ये आपला पूर्ण एक तास वगैरे अस आपण त्याच्यामध्ये वेस्ट म्हणजे वाया घालवतो. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की आपण म्हणजे स्वतःलाच आपण दमायच्यामुळे बिघडवलेले आहेत. आणि माझं मग सांगायचं झालं तर मी एकदा अ असंच इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे एक महिना मी बंद करून पाहिला होत ता पण खरंच तेव्हा माझ्या मध्ये इतक बदल झाला होता की म्हणजे खूप कमी गोष्टी कारण जे आपण मनात विचार करतो तेच आपल्याला समोर सोशल मीडियावरती पण दिसतं बघ कधी कधी तुझ्या मनात असं वि विचार असत की अ शी हे अस नाही झालं पाहिजे म्हणजे आपल्या फ कधी तर आपल्या घरातलीच कोणी लोक म्हणजे आपला पती असतील काय असतील त्यांच्याबद्दल आपण काही विचार करत असेल तर तेच सेम त्याच रीलस वगैरे आपल्याला ते शो म्हणजे दाखवतात त्याच्यामध्ये मग ते असं होतं की आहे रे हे असं दाखवते मग त्याच्यावरून मग आपल्या मनावर परिणाम होतो मग हे लोक असे करतात आणि मग माझा माणूस का माझ्यासाठी असं करत नाहीे वगैरे म्हणजे अशा गोष्टी पण आपल्या मनात येतात म्हणजे असं काही काही फायदे आहेत. आणि मुलांचं तर आहेच म्हणजे पहिले आपण अ एक संध्याकाळ झाली की आपण चला सगळे खेळायला जायचो पण आताची मुलं नाही आता ते मोबाईल घेऊन बसणार म्हणजे त्यांच्यामध्ये ते संवाद वगैरे नाहीत. आणि घरी पण म्हणजे आता जस तू सांगितलंस की आपण एका घरात असून पण सगळे मोबाईलमध्ये डोकावलेले असतात म्हणजे कोणा कुणाला काय कसं कधी विचारणार नाही आता कधी कधी आम्हाला असं होत की कधी कधी आम्ही असं सगळे एकत्र भेटतो मग तेव्हा आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही अ फोन बा जुल ठेवा कारण आपल्या माहीती की फोन असणार त कोणाचा तरी मेसेज वाचणार मग तो बघणार मग कोणतरी रील एकदा क्रो स्क्रोल करायला गेल काम म ते स्क्रोल करत राहणार मग अशा गोष टी होतात म आम्ही असं करतो की एक बाबा तुमचा फोन सगळ्यांनी फोन बाजूला ठेवा आणि मग आपण गप्पा मारू म्हणजे संभाषण पण खूप कमी झालेलं आहे प्रत्येकामध्ये.
आगतेच. हा म्हणजे ते तर आहेच आणि लहान मुलांच पण सांगायचं म्हणलं तर लहान मुलांना पण. म्हणजे त्यांचे जे शारीरिक खेळ आहेत ते कमी झालेले आहेत. मैदानी खेळ म्हणा का कारण की ते बाहेरच पडत नाहीये त्यांच फक्त. त मोबाईलवररतीच लक्ष असत. आणि आता तर आताच्याया तर अगदी परग नऊ महिन्याच दहा महिन्याच अस मोात म्हण ह्या स्या गो ती आपणच त्यांना देतोय वाईट वळणाला लावतोय आणि परत ती गोष्ट एकदा त्यांना लागली. वन मगट. पण स्वतःला त्रास करून घेतो की मुलगा माझा सारखाच मोबाईल बघतोय सारखाच मोबाईल मागतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप चुकीच्या आहेत म्हणूनच बोलल फायदेही आहेत. पण तो उटे पण आहेत असं मला वाटत.
अगदीच जे प्रत्येक गोष्टीला खरंतर मर्यादा असते म्हणजे. मोबाईललाही तसंच म्हणजे गरज असेल तेव्हा वापरायचं आपण दिवसभरात त्याच्यातच गुंतून राहूये असं मला वाटतं म्हणजे. कुटुंबासोबत पण वेळ घालवलं पाहिजे.
अगदीच अगदी चालते ठीक.
पण टॉपिक आपला तर होईल पण आपला निघून जात.
हो हो हो मलाही छान वाटलं तुमच्याशी बडून धन्यवाद.